हॅलो हा नमस्कार भा
नमस्कार काय चाललं
काय नाही तुमचं काय चालूय
काहीच नाही बास मजेत तुमचं आलं
काही नाही आताच जेवण वगैरे केलं बसलोय आता सध्या काय हेच असं वातावरणामुळे काही जीव वगैरे लागत नाही
हो का वातावरण काय आता भरपूर ते टेन्शन द्यायचं
आक्रमण लाग हो ना आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे पण पाऊस काही पडला तर नाव घेत नाहीये या दिवसामध्ये पाऊस पडायला पाहिजे ना
हो ना आता गरज आहे सध्या आता पेरणी बी करायची असेल ना करावीच लागेल ना आता
जून महिना म्हटलं पेरणीचे दिवस आहे त्यामध्ये पाऊस असा उशीर आहे त नालाच नाही जवळ बस तरी
हो ना आता चालू झाल चालू कि भरपूर दिवस झाले ना आता
हम् पावसाळा चालू होऊन भर पोतच झाले पण पाऊस येत नाही ना
आला पाहिजे ना त्याची गरज आहे सध्या एक तर ते जे आहून आळत भरपूर दिवस आहे भरपूर ऊन पडत होतं
हम्म उन्हाळ्यात भरपूर उन्हवतं आता अ जमिनीमध्ये स भरपूर उष्णता तयार झालेली आहे थोडा थंडावा पण लागेल ना जमीन यासाठी
हो आणि थंडासाठी भरपूर पाऊस लागेल त्याला आ तो पाऊस केव्हा पडायचा केव्हा व्हायचा
होसजून सुरुवातच झाली नाही पडायला पण पडणार तरी कधी आता असं झालंय उन्हाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात ऊन पडतय अची गोष्टी आहे
हो ना तेच होतय आता सध्या तरी काय ऋतूमध्येध्ये पुरा चेंज झालेला आहे ना सगळं बदलून गेलेलं आहे केव्हाच काही केव्हाच काही होतंय
हा कधी हिवाळ्यामध्येही पाऊस पडतो कधी उन्हाळ्यातही पडतो पावस जेव्हा पडायचा तेव्हा पडत नाही असं होतं आता
हो ते चालू आहे ना आता सध्या जच्यात आता याच्या दोन आळ्यात पण भरपूर ऊन ऊन झालं होत म्हटल्यावर आता यावेेळेस हो पावसाळ्यात पाऊस पडायला पाहिजे आता
हा ते तर आहेच पण सध्या खूप वाट बघायला लावतोय शेतकऱ्यांना
हम् कारण की आता येऊन बाजपीऊन भरपूर झालेलं असेल ना आता
हम्म
बाष्पीभवून झाला म्हटल्यावर मग आता पाऊस पडायला पाहिजे होता पावसाळ्यात पण आता आता जर जास्त चाल झालात तर मग आपल्याला पेरणी करण्यासाठी मोकळ होऊन जातो ना माणूस
ह आता पेरणी वगैरे भरपूर उशिरा होईल त्यामध्ये परत म्हणजे शेतकऱ्याच पूर्ण टाइम मॅनेजमेंट सगळं पूर्ण होऊन जाईल ना
हा त्याच्या तुम हो ते तर असत ते तर राहिलच हो टाइम मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी खूप वेळा ते केलेला असतो ना आता
हा म आता पूर्ण वेळाबद्दल बिघडतं ना पूर्ण वर्षाच वगैरे
हो म्हणजे वेळापत्र कसं तयार केलेलं असतं तुम्हाला काही आयडिया
त्यामुळे समजा आता जूनमध्येध्ये लागवड होते तर काही पीक दोन महिन्याची काही पीक पाच महिन्याचे काही पीक सहा महिन्याचे तर काही पीक वर्षभराचे पण असतात
हो हो
तर मग ते हे पीक या दिवस ह्या महिन्यामध्ये निघेल त्यानंतर त्याला विकरीसाठी न्यावं लागेल वगैरे वगैरे असं म्हणजे अ टाइम टेबल बनवलेला असतो ना शेतकऱ्यांनी
हो हो हो. म्हणजे आता काय केव्हा लावायचं काय लावायचं ते सगळं असताना फिक्स आता एक झालं की, एक लावावंच लागत. त्यांना.
हा त्यामध्ये परत जर आता उशिरा लागवड झाली तर मग ते पीक उशिरा नि तर मग ते पूर्ण टाइम टेबल म्हणजे पूर्ण चेंज होत. चाल त्याना वेळापत्रकनुसार. जसं आपण. जसं तयार केलंय तसं ते घडत नाही ना.
हो आता ते तर आहेस ना मग आता ऋ तु मध्ये चेंज झाला म्हटल्यावर मग आता तेच करावं ला त्यातच पण चेंज करावच लागेल ना आता.
हा पण टाइम चेंज झाला की, मग मला भाव वगैरे भेटत नाही असं तसं.
हो ते तर आहेच ना कारण की, आता हे आप पावसामुळे ते आपल्याला पेरणी पण चालू करता येणार नाही पाऊस पडला तरच पेरणी चालू होईल ना.
हा म पावसाशिवाय तर कोणतीच गोष्ट साहजिक नाही ना.
पाऊस कधी पडेल याच्यावर ज फक्त आता आपण काय झाडं लावली तरच पावसाची शक्यता करू शकतो. त आपण जास्त तर.
नाही आता मी तर निर्धार केलाय आता पाऊस पडला की झाड तर लावणारच.
हो पाऊस पडल्यावर नाही हो पाऊस पडायच्या आधी लावा तेव्हा कसं दर्सक त्यांना पाणी भेट तेलपडे.
नाही झाडांना पाणी साठी पण आपल्याला पाऊस पड ल्याशिवाय झाडं लावता येणार नाही ना. आणि ते पाऊस पडल्यानंतर झाडं लावले तर ते म्हणजे उगतील. जगतील झाड जर ते आधी लावले त्यांना पाणी नसेल आ.
काय होयल.
म्ह म्हणजे आपण जर पाऊस पडल्यानंतर जर झाडं लावली ना.
हो.
तर मग ते झाडं उगतील नाहीतर मग कसे ख झाड खराब होऊन जातील. ना हा खराब होतात.
काय काय करपून जातात म्हंटलं त्याच्यात.
हा ऊन काही नऊन सण होत नाही ना झाडांना.
हो हो हो हो. उष्णता पण भरपूर झालेली ना आता आता आमच्याकडेच आता येऊन. उळ्यात पंचेचाळीस डिग्री झालेली होती. आता तापमान भरपूर वाढलेलं होतं, डायरेक्ट
हा तेच मग का. ते झाडांच्या जीवापेक्षा जर उष्णता जास्त असली तर मग ते. त्या झाडाला पण सण होत नाही.
हो आणि हे उष्णता वाढायचं कामा कारण फक्त हे ग्लोबल वॉर्मिंग आहे. आपल्यासाठी.
हा ते तर आहेच.
हो आपल्या देशात भरपूर वाढलेले आहे. ना ते आता कचरा आणि ते टाकतो आपण कुठे पण. त्यामुळे आपलं ओझोन वायूचा हो ओझोन वायूचा थरपण आपलं ते झालेलं आहे. ना आता कमजोर झालेला आहे.
कमजोर झाला आता ते आपलं अ ध्वनी प्रदूषण वगैरे. काही. डिजेन आवाज वगैरे त्याच्यामध्ये
हो आणि आपण हे आता जाळतो म्हटल्यावर आता एवढं उन्हाळत जर आपला वनवा पेटला समजा तर मग वन पेटल्यावर आपल्याला धूर किती वरती जातो हो. वनवा पेटणे किंवा आपण माणूस काहीतरी चाळतो कचरा चाळतो त्याच्यात तो जातो.
वनवा पेटल्यापेक्षा ते कचरामध्ये जास्त प्रमाणात ते म्हणजे अ ऑक्सिजन वगैरे खराब होत आहे मधून.
हो त्यात वेगवेगळे केमिकल्स असता ना ते आपण ज कचरा जाळतो त्याच्यात.
हा आता केमिकलच्या बाटल्या वगैरे असतात काही अ कॅरे बॅग वगैरे आहे त्याचा बिन खूप म्हणजे गण थोडा वास येतो
हा त्यामुळे जरा जास्त ते होऊन जातं ना
हम्म
तसं आहे आपलंला आपले आपले आपण आपली स्वच्छता ठेवली तर आपण स सर्वांना सांगू शकतो ना
हा ते तर आहेत मग सुर सुरुवाती स्वतःपासूनच करावी लागते ना
हो आपण स्वतः स्वच्छ राहिलो तेव्हा स्व आपले गाव स्वच्छ राहतात आपलं नाही आपलं घर स्वच्छ राहतात तेव्हा आपलं घर स्वच्छ राहिलं आपली गल्ली स्वच्छ राहते गल्ली स्वच्छ असल्यावर गाव स्वच्छ होतं
गाव होता होता मंग तालुका मंग जिल्हा मंग राज्य मंग देश ससल
हो आणि त्यासाठी आपण पहिले स्वतःनी ते उचललं पाहिजे ना पाऊल
ह मग तिथं करावंच लागणार आता
हो मी तर आता स्वतः इतका स्वच्छ राहतो की आता आमच्या रूममधल्या मुलांना सुद्धा स्वच्छ ्छतेची सवय लागलेली
हा मग आपण केलं श दुसरं पण आपलं पोन म्हणजे काहीतरी करण्याची अ ऊर्जा भेटते दुसऱ्यांना पण
हो आता त्यांनी माझं बघून पण रूम साफ ठेवायला चालू केलेली आता आमचं बघून पूर्ण हॉस्टेल रूम साफ ठेवते त्यामुळे आमची जर ते ते झालेली ना आता आम्हाला चांगलं वाटतंय ना
हा मग आपल्यासाठीच चांगले येते ते रूम नली की त्याधून म्हणजे चा कचऱ्याचा किडे तयार होतात काही मच्छर वगैरे वाढतात काही घाण वास येतो काही सडलं वगैरे तर
हो आणि मच्छर वाढले म्हणजे आपल्याला डेंगूचा प्रकार वाढून जातो ना
हा म्हणजे कचऱ्यामध्ये खराब पदार्थ एखादा पडला की तो आपल्याला दिसत नाही आणि त्या खराब पदार्ामुळे मग ते म मच्छर वगैरे तयार होतात डास वगैरे तयार होतात छोटे छोटे किडे भरपूर असतात आणि ते डासामुळे आप आपल नाही परशान होतो आपली झधोप उपस्थित होत नाही
आपल्याला दैनंदिन जीवनातलं सगळं वीज कटून जातं ना सगळं आपला जो टाइम टेबल असतं किंवा आपलं जे टाम टाइम मॅनेजमेंट जे असत आपल्याला वेळापत्रक कसं दिवसाचं ना त्यात सगळं ते होऊन जातो ना
हा मग आपल्या त्या त्या मच्छरांमुळे डेंगू होऊ शकतो डेंगूमुळे मग आपण आजारी पडू शकतो त्यामुळे आपल्याला म दावा करण्यात मेडिकलमध्येध्ये जावं लागेल
हो आणि आता सध्या भरपूर वाढलेले आहे ना कारण की आता रोग असे वाढले की जसे माणसं वाढलेली आता सध्या
हा रोगांचं प्रमाणही भरपूर झालेलं आहे पण हे आपल्यामुळेच रोग वाढलेले आहेत आपण आपली स्वच्छता वगैरे ठेवत नाही
आपण जेवढं स्वच्छ राहू तेवढे रोग आटोपात येतील तेवढेच आपले आले
हा ते तर आहे
हो जेवढं होईल तेवढं आपण स्वच्छ स्वच्छ राह स्वच्छ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वांना सांगितलं पण पाहिजे ना
हम्म स्वच्छ स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तसच आता ते ऑनलाईन आपण समजा काही शॉपिंग वगैरे करतो ते क स्वच्छता वगैरे असते त्यांची तस आपण जर स्वच्छता ठेवली ना तर मग ती चांगली गोष्ट असते
हो जर आपण ऑनलाईन ऑनलाईन काय परचेस केलं तर त्याच्यावाले आपण रॅपर अ ते असेच टाकतो कुठे पण
हा ते व्यवस्थित ठेवले पाहिजे
हो त्याची पिशवी प्लास्टिक प्लास्टिकच जास्त ते होतं ना नुकसान त्यामध्ये आणि आपल्या प्लास्टिकचं जास्त नुकसान आपल्याला जास्त होतं ना कारण की आता आपण स सफाई कर्मचारी ते येतात ते तिथून घेतात प्लास्टिक ते घेतात ते नेऊन टाकतात किंवा जाळतात त्यांना जाळवल्यामुळे आपल्या काय म्हणत त्याला वायूमध्ये भरपूर हवामध्ये जास्त ते होतं ना
हा प्रदूषण होतं प्रदूषण ते होतच ना वायू प्रदूषण वगैरे
आणि सध्या तर आता हे गाड्यांमुळे वायू प्रदूषण भरपूर वाढलेलं आहे
वायू प्रदूषण वगैरे ध्वनी प्रदूषण सुद्धा गाड्यांमुळे भरपूर वाढले गाड्यांचे आवाज आता ते रॉयल एन्फीलल्ड ची बुलेट आहे बुलेट गाडी त्यामुळे आवाजही भरपूर असतो तो लहान मुलांना आणि जे वृद्ध म्हणजे अ मतारे लोक असतात
अति अतिवृद्ध असतात जे म्हातारे जे राहतात ते
त्यांना आवाज तो सहन होत नाही आणि तरी ते आपल्यासारखे मुलं वगैरे तसे आपलेच मित्र आता ते गाडी घेऊन फिरतात त्या आवाजात भरपूर आवाज असतो त्या गाडीला
हा आणि जे टाइमवर सर्वि्हिसिंग करत नाही त्यांना त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो ना त्याच्याला
त्या गाड्यांचा धूर वगैरे तो पण लहान मुलांना आणि अ वडील माणसांना सहण होत नाही ते होम
ते आहेच चला आता आपण काहीतरी काळजी करण्याचा प्रयत्न करू
हा मग ते तर करावंच लागलता सुरुवात आपण आपल्या पसून करू हो चालतय चालत
ह हम्म देखाछ तुझे
अरे क बंदधनी
कटोय
ब चल हॅलो हॅलो